हॅलो, हा ताई येते का आवाज? हो हो येतो येतोय. बोलाय बोला, तुम्ही त्याच का रात्री मेसेज केला होता त्या? व्हाट्सअप ला.
नाही मी नव्हंता केला आता. नाही नाही आपण थोड्या वेळापूर्वी बोललो होतो ना आता.
हां हां हां ठीक आहे.
नवीन रेसिपीज
हां हां, नवीन रेसिपीज. स्किन केअर. ओके मी ना परत दुसरा कॉल ट्राय करत होते, अं प त्यांच काही लागलं नाही् ठीके मी तुमची रेसिपी नक्की अर्धे गेले माझ्या प्रोडक्टने कारण माझे खूपच डार्क होते.
ओके.
हा खूप डार्क असले ना तो वेळ लागतो जायला आणि
वेळ लागतो पण या ना तुम्ही ट्राय करू शकत नकी
हा नाही मी शंभर टक्के करेल मी श हो मी नक्की करून बघेन तुमची रेसिपी
कारण की मी स्वतः पूर्ण माझा गेलेल मला दिसून यायची म्हणजे मला लांबून जरी पाहिलं ना आपण तर म्हणजे मोठाच. ॉट नव्हता थडा होता पण तरी पण तो लक्षात येण्यासारखा होता आणि तो पण माझ्या चित व होत त्याच्यामुळे पटकन लक्षात येतं कोणाच्य
माझे पण आहे ना माझे पण ट्रेसमुळेच झालं होत मला जरा
हम्म.
तथ माझा पण चेहरा एकदम क्लीन होता पण मग काय थोडंसं काय? प्रॉब्लेम चालूच राहता घरामध्ये
हो ते तर राहणारच पण मग त्याच्यामुळे पण आपले अपेरन्स खूप गरजेचा नाही तर आपल्यात ननगंड निर्माण होतो ना कि आपण काय करू शकतो नाही पुढे कुठे जायचं म्हटलं तरी आपण कॉन्फिडेंटली तिथे जात नाही पूर्ण ते
हो ना बरोबर आहे बरोबर. ह बाकी अजून तुम्ही काय करता नि?
माझा पण बिझनेस आहे. माझं पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे माझं पूर्ण आपण ्टेक्स बनवतो आपण बांबू स्टेक््स
अच्छा अच्छा ओके ओके अच्छा म्हणज तुम्हाला कुलची कस लागणार शिक तुम्हाला बाजू कस लागणार. हा हा इयरबड लागतात त्याॉफ हा हा मटेरियल म पण
आजकाल
हो.
आणि तुम्ही पोटॅटो क्युस जर फ्राय केलेले सॉ हा. पण आणि अगरबत्ती क लागते ती पण अश सगळ्याण बन
हम्म ऑल इनवा वाट.
हो पूर्ण माझं मॅन्युफॅक्चरिंग युनिटच आहे.
अच्छा अच्छा पुढ महाराष्ट्रात म्हटलं तरी आपल्या आता त आणि राहायला कुठे आहे तुम्ही?
मी या गोष्टी बोलायच आणि
नाही नाही नाही नाही म्हणजे नाशिकचे ए दुसरे असंहो नाशिक हा मग मी तेच विचारते नाशिकच्याच आहे ना हम्म. ठीक आहे त्याच्यामु माझा बन.
टाइम असेल तर थोडासा सगळीकडे फेरफटका मारून आला कसं नवीन ओळखी वाटतात. चांगलं वाटतात.
हो बरोबर आहे व्हायला पण पाहिजे नाव पुस्तक आहे आयुष्य हा. नाही ना एक हे ऐकले ना पण नतरी एक बिजनेसमॅन म अच्छा अच्छा.
तर त्या बिझनेसमॅन सा त्याचे पूर्ण तर स्टोरी सांगितली लाईफची त्याची म्हणजे ते लहानपणापासून आठ
आतापर्यंत हा. तर त्याने तेच सांगितलं की त्याची फॅमिली चांगली मोठी फॅमिली पण त्यांना स्वतःचा पॉकेटमनी स्वतः अर्न करायचं असस शिकवलेल तर मग तेव्हा ते काय करायचं तर तो बाहेर जायचा म्हणजे त्यांचे काही पार्सल त्यांना द्यायचे तर हा स्वतः पार्सल दिला जायचा पॅरेंट्सला सांगते तू हे स्वतः डिलिव्हर करायच हम्म. तर मग काय करायचं तेव्हा मुलांना बोलण चालायचं त्याचा बोलायचा भेटायचा. हम्म हम्म. त्यांचं ते बोलणं बसण्यामध्ये ना त त्यांनी सांगितलं तुम्ही जेव्हा जेव्हा लोकांच्या पुढे झालो ना, हम्म तर मला खूप गोष्टी समजायचे की मला काय नवीन विचार करू शकतो नवीन करू शकतो कारण की माझ्या लोकांबरोबर बोलण बरोबर आहे ना मन मोकळं पण होतं आणि त्याचे हा, त्याचे कॉन्टॅक्ट वाढले त्याचबरोबर. कॉन्टॅक्ट बरोबर आहे ना त्यांच म्हणजे काही गोष्टी अदान प्रदान होते विचारांची. हो. तर त्या विचारांमध्ये त्याने नवीन काही गोष्टी स्वतःची बिजनेस मध्ये कसे ऍड करता येईल
त्या त्याने
हा माहिती मिळते ना आपल्याला हम्म माहिती पण मिळते ना नवीन नवीन. हो. हम्म म्हणजे या म्हटलं आपण
कोणाला भेटायचं नाही आपण आपल्यातच राहायचं आपण आपल्या कोशाच्या बाहेर जायचा विचार केला तरच आपल्याला काही गोष्टी समज
समजणार हम्म बरोबर आहे. आणि मला म्हणजे ते त्या दिवशी ऐकल्यानंतर म्हणजे मी बोलायच त्यावर पण मग कधी काही ठिकाणी आपल्याला टाइम नाहीये, हा येऊ नको टाईम काढायच बोलायच सगळ्यांबरोबर. बरोबर. त्यासाठी वेळ काढायलाच पाहिजे. रोज एक तास तरी, हो, नाही का, बरोबर हम्म.
आणि ते ऐकलं होत नंतर मी स्वतः म पण मला चेंजेस की नाही करू आपण ह्या गोष्टी करू, स्वतःला डेव्हलप करायचंय तर बोलावंच लागेल.
हो बोलावंच लागेल बरोबर आहे. एकदम छान. बाकी हो ताई बोला ब ऐकतेय मी. हो ना आणि त्याचबरोबर अजून एक अजून एक याच्यामध्ये स्पेशल आयटम करायचं असतं ना, हा हा हा त्याच्यामध्ये अजून एक छान आय अच्छा.
कधी कधी कसं होत की आप
की आपण समोरच्याला ना आपले व्ह्यू सांगतो, हो. आणि त्या फ्लो मध्ये ना आपण इतकंच नाही मी म्हणतो म्हणतोय तेच बरोबर मी म्हणतो तेच बरोबर हो पण समोरचा त्याच्या त्याने पण बरोबर असेल ना. हो बरोबर. ते ऐकूनच नाही त्या स्टेशन म मला गो खूप छान हो री तुमच्या समोर कोणी येत खूप त्रग हो कंप्लेन करतो समो असं कस नाही स कप् व्हा आप काय करतो आपण त्या मध्येच काहीतरी बोलतो त तुम्ही बाबा असाल तुम्ही असाल हम्म हम्म
तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही ना
म ना तसं करू नका तुम्ही ऐका ऐकून घ्या तुम्ही पूर्ण वेळ त्याला बोलून द्या त्याला पूर्ण बून द्या जेव्हा तो पूर्ण बोलेल पूर्ण बोलून जेव्हा त
होईल तेव्हा त्याला कुठेतरी स्वतःच पण सोल्युशन सापडलेले अस
तुम्ही माझ्या बोलल्यामुळे काय होता क तो पूर्ण रिकामा होत नाही पण तुमच्यामध्ये नवीन गोष्टी भरल्या जातात नकी तुम्ही ओपन झालेले असर बोलायला
मग त्याच्यामुळे तुम्ही नवीन गोष्टी स्वतःमध्ये ऍड करता आणि मग ती गोष्ट तुम्हाला परत रिकामी कुठे करायची हा प्रश्न पडयल
हम्म त्या त एक एक्झाम्पल ऐक त्यांनी सांगितलं लेस हो ऍडमिट होते तो हॉस्पिटल म तर तिच्या दिसाच्या आधीन एक सायकोलॉजिकल डॉक्टर त्यांना भेटायला आलेले होते ह
तर त्या डॉक्टरस त्यांच्याशी काय कसं त्यांनी विचारलं स्वतःबद्दल सांगितलं की म ण डॉक्टर काय सर्व म त्या समो जी पेशंट होती त्यांना बोलायला सांगितलं मग त्यांनी पूर्ण काम सुरू झालं त्यांच पूर्ण जेवढी भडास होती त्यांनी ती सगळी काढली की असं झालं माझ्या लाईफ मध्ये हे झालं ते झालं असं त्यांनी पूर्ण दीड तास बोलले म्हणे मी
हम्म
तास बोलल्यानंतर जेव्हा ती सगळं बोलून झालं ते शांत झालं तर ते समोरचे जे डॉक्टर होते ना त्या त्याच्यावर सगळ याच्यावर काय बोलले असतील
काय बोलले
तुम्ही किती शांत आहे म्हणे तुम्ही किती पेशन्स आहे तुमच्यामध्ये मला असे पेशनस माझ्या म आणायचे मला स्वतः अस तम सारखं बनवायचं
अच्छा
जेव्हा त्या ते बोलल्या ना तर ही जी पेशंट होती ना ही एक शांत झाले अरे म्हणजे माझ्याकडे पण पेशंट्स असू शकतात कारण की तिला वाटायचं माझ्याकडे करीच नाहीये
अच्छा
लिटरली ते स्वतःला तिने जज करायला सुरवात केली नंतर तिच्या लक्षात आलं की आपण खूप कं्प्लेंट करतो आपल्याला कंप्लेंट करणं बंद करून ऐकायला पाहिजे ना आपण शांत व्हायला पाहिजे ना म्हणजे तिच्यामध्ये त्या गोष्टी थ्री फिफ्टी म्हणजे ते पूर्ण म्हणे ना मी थ्री सिक्स्टी पूर्ण चेंज झालं माझ्या म
अच्छा हम् एक नवीन शिकायला मिळालं तुमच्याकडून मला मी पण अशीचय. मी पण अशीचय. पट कन समोरच्याला. माला पण असचं हे राहत नाही. जर कोणी, माझी मुलगी किंवा मुलगा माला गेस सांग. ॲक्च्युली ना माझी मुलं आहे ना. माझ्यावर जास्त डिपेंडयत. तर ते दोघे ना, काही प्रा असल्या नं त्याचं, मलाच सांगतात. मम्मी आम्हाला असं, मम्मी आम्हाला तसं. मग ते काय होतं, सारखं त्यांचे डिमांड ऐकून - ऐक न ये ना मला, खूप हे हो की बॉ यांच रोजच, काहीतरी राहतं. रोजच काहींत राहत असं. मग मी त्यांच्यावर रागवते. मग आता मला असं कळालं कि, नाही आपण फक्त ऐकून घ्यायचं. आणि मग नंतर सांगायचं, समजून त्यांना. बरोबर ना?
हो, लिसनिंग पॉवर. कधी - कधी ना त्यांना, स्वतःलाच त्या गोष्टीच अन्सर पण भेटून जात. आणि मुलांच तर म्हणाल ना, तुम्ही. तर मुलांचं मी काय केलं. माझा पण मुलगाय. मुलांना कसं असतं. फक्त ना त्यांच, ऐकायला कोणीतरी पाहिजेना, असं राहतं. आपण एकदा ऐकून घेतलं का? हळूहळू त्यांना पण गोष्टी कळतात. पण पण काय होत, माझी पण कधी - कधी ती सुपातीनं होयचं. मी पण मध्ये बोलायचे. ते टोकायचं. मग मुलंयना ब्रेक त्यांच्या - त्यांच्या गोष्टी, आपलं कोणी ऐकत नाही, असं वाटायला लागतं.
हो, बरोबरय.
पण मी स्वतःला चेंज केलं. लिसनींग पॉवर, स्वतःमध्ये आणते, मी पण.
हा, हा. ह, मी पण आता तेच, करावं लागेल मला पण.
हम्, छानं वाटल, तुमच्याबरोबर बोलून. तुम्ही मला ऐकून घेतलं. त्याच्याबद्दल, थँंक यू.
नाही त मला पण नॉलेज मिळालं ना, तुमच्यामुळे. ह, मग. किती महत्त्वाच नॉलेज मिळालं. ठीके, ठीके. चालेल. थँक यू. ओके, बाय.